हा. हॅलो हा दी माय वॉइस क्लिअर आहे होय तुमची वॉइस क्लिअर आहे. हा दिदी काय करत होत्या तुम्ही?
काय नाय बघ निवांत बसलेले तुझ काय चाललय?
माझ काय ने बघा बस पारर माझं चाल
पार्लरच चालूय तू पार्लरचा क क्लास करतेस काय?
होय मतलब आता मी शिक
माझा वॉइस लेट येतोय हा.
होय तुझा आवाज मला ब्रेक होत झाल्यासारख होतोय.
अच्छा आता क्लिअर आहे माझी वॉइस?
हा क्लिअरये आवाज क्लिअरये माझा. हं हं बोल की अग मग मला तू पार्लरला जातस तर मला हेअर स्पा कि मग मला पण तुझ तसच होतय. वॉईस नीट येत नाहीये बघ आता. थांब मी बाहेर जाते बघ आता.
हॅलो! क्लिअर आहे माझं क्लिअर आहे वॉइस?
हा! ला क्लिअर हाय अ लवकर येतोय ना का लेट होतोय?
आता ये आहे प्रॉपर नाही नाही
मग मला हेयर स्पा बद्दल सांग म
तल होती
हल् हॅलो!
रेंज मध्ये ये की. हॅलो! तुझा आवाज येत नाही आहे. हॅलो!
एकठ
हम् आवाज काही इना हॅलो! हॅलो आवाज येतोय काय?
आता माझी वॉईस हॅलो
हॅलो!
नाही ब्रेक होतोय ब्रेक होतोय आवाज हा येतोय की बोल हॅलो!
हा!
रेंज मध्ये या आणि
हॅलो! हा बोल ना
आता अ--हा बोल ना
हॅलो हॅलो हॅलो हा बोल कि,
हा आता माझी क्लिअर आहे ना व्हॉइस दिदी?
हो आता क्लियर आहे आता ऐकू येते बोल तु मला सांग ना हेअर स्पा बद्दल सांग कि थोडी मला म करायचा होता गं
ठीक आहे हेअर स्पा बद्दल आता बघा तुम हेअर जर लेंथ किती आहे तुमची हेअरस् की मतलब शोल्डर पर्यंत आहे काय खाली आहे?
शोल्डरच्या खाली
शोल्डर च्या खाली हाय ठीक हाय मग लॉंग असणार मिडीयम असणार तुम त्याज्यासाठी काय करा फस्टली दिदी तुम्ही हाय ना हा मीडियम आहे मग तुम्ही आहे ना हेअर वॉश करून घ्या प्रॉपर नुसतं शाम्पू करून घ्या पहिला हेअर वॉश करून काय करा अ तु तुमच्याकड हेअर ड्रायर अस सणार तर नॉर्मली नुसत हेअर ड्राय क कारण की काय आहे त्याला जास्त ड्राय पण करायचं नाही आणि जास्त वल्ल पण ठेवायचं नाही केसांना नुसतं नॉर्मल ड्राय करा
बर
अ ड्राय करून नंतर आहे ना अ तुम्ही अ स्पा क्रीम येत्या हेअर स्पा क्रीम आता बेस्ट अगर मी तुम्हाला सांगू कुठली क्रीम हाय तर एरा या फिर असं एक क्रीम येत्या प्रोफेशनल एरा प्रोफेशनल हेअरस स्पा क्री
हा बर
ते पण यूज करू शकता नाही तर लॉरियल ची असत्या लोरियलच च बेस्ट ये अगर तुम्ही यूज केला तर हेअर स्पाची हूं आत नंतर ते हेअर पाची क्रीम घ्या त्याच्यामध्ये विटामिन ई ची कॅप्सूल पण तुम्ही टाकू शकता आता तुमची लेंथ हाय ते हाय मीडियम तर ते मीडियम कर्समध्ये आहे ना तुम्ही? समथिंग तीन ते चार कॅप्सूल टाका विटामिन ई ची हा ते टाकून ना प्रॉपर आता ते तेजामध्ये हेअर सिरम पण टाका अ हेअर सिरम येते आपलं कुठलंही सिरा सिरम चालत ते तुम्ही चारने पाच स्ट्रिप तेजामध्ये टाकून मिक्स करा एकदम प्रॉपर
हां
क्रीम ला आता क्रीम ला प्रॉपर मिक्स करून ते जरा गाड होऊ दे. त्याला हाय ना काय करायचं ज स्काल्पमध्ये लाई लावायचं नाही
हाय लेंथला नुसता ह्याला लावायचं हा!
नाही हा बरोबर म्हणे तुम्ही तिला स्काप ला लावून, तिला एक स्काप ला सोडून एक सेंटीमीटर सोडून उप्पर लावायचं
हा!
इझी मेथड जर सांगू ना, तर तुम्ही ह ना चार सेक्शन करा हेर्समधी इयर टू इयर असं चार सेक्शन करून एक सेक्शन मधी छोटे-छोटे सेक्शनस घेऊन तुम्ही लावू शकता, तर ते प्रॉपर आपल्याला होईल
बर हा!
असं जर तुम्ही वरती वरती लावलं तर चे आ आपले नेक साईटचे आठ चे जे केस असते ना ते राह ते तसच म्हणून तेला प्रॉपर सेक्शन घेऊन तेला अ
घरं
अप्लाय करून काय करा त्याला पूर्ण मर्ज करा हातन ते क्रीम ला पूर्ण आत केसांनला मर्ज करा
बर!
हा मर्ज करून नंतर काय करा अ आपल्याकडं अगर फेस स्टीमर येते माहि
हो माहिती आहे की स्टीमर फेस स्टीमर येतय भेटता
हां! तर त्येला आता फेस स्टीमर असलं तुमच्याकडं तर तुम्ही ते वाफ द्या पुरा केसांनला एक छोटी छोटी शेक्शण घेऊन तसंच वाफ द्या. आणि जर स्टीमर नस न तर माझ्याकड अजून एक आयडिया बेस्ट आडियाय जी घरगुती आहे. ते तुम्ही आता कंपाणी करून घ्या गरम पाणी मधी पलटा तुम्हाला सण होईल तसचं गरम पाणी करा.
हां
ते गरम पाणी करून त्याच्यामध्ये टॉवेल डीप करून हाय ना त्येला जर असं पाणी जरा काढून ते ते तुम्ही पूर्ण मतलब केसांला लावा. तर ते वाफ पण होते तस पण हो होऊ शकते आता ते स्टीम कशाला देते दिदी कारण की काय आता आपण आपण फेसला जर स्टीम टीन दिलं ना तर आपले ब्लॅक हेड व्हाईट हेड स्किन रिमूव्ह- - ते आणि कुठलीही क्रीम आपुण लावून स्टीम दिली की ती मर्ज होते आज स्किन मध्ये बरोबर म्हणून ते आता हेअर स्पामध्ये पण तसं असते आपण क्रीम लावलं जरा मर्ज केलं ते तीन लेयर जाणार अं आपल्या केसांची पण लेयर अस
हां
ते हा ते दोन ते तीन लेअर पर्यंत जाणार पण ते पूर्ण मर्ज नाही होणार म्हणून ते स्टीम देते ते आत मर्ज व्हायला पाहिजे आणि स्ट्रॉंग होते.
म्हणजे गळत नाहीत ना केस
गळत नाही
गळत असले तर असं हां हेअर स्पा च फायदे आणि तोटे सांग की,
हां फायदे बघा काय असं - ते तोटे तर त्याची बिलकुलही नाही आहे हेअर स्पाचे मेन फायदे हाय की आपले केस गळायचे बंद होतात आपल्याला कसं प्रोटीन तीन पाहिजे असं तर शरीरात तसं हेअरस् पामध्ये हाय ना असं केमिकल नसत्यात त्याच्यामध्ये प्रोटीन तीन असते जे केसांला-
मग त्यात केमिकल नसतात म्हणजे जे आपल्या केसांना हानिकारक होणार नाही ना ते काही केल्यानंत
नाही हेअर स्पामध्ये आहे ना आपण व्हिटामीन ई कॅप्सूल लावलं त्यांनी हेअर सि- नमस्ते असं ते अं मतलब क्रिममध्ये पण केमि- तसं नसत्यात- म्हणून आणि जर आता अं म्हनलं केसांला- ते लावलं मर्ज झालं की ते आता चेक कस कर- करायचं किंवा नाही त्याच्यासाठी काय कराय- चं एक केस घ्यायचा आणि तिला स्ट्रेस- करायचं-
हां
ते स्प्रिंग वानी स्ट्रेच झालं ना- तर समजून घ्या की यात- आता बरोबर आहेत केसं तुमचे झाले बरोबर
हा
ह आणि त्याज्याच आणि मेन त्याचा अजून एक फायदा आहे डॅमेज जे केस असतात ना सुखे से असं डॅमेज ते हेल- ते आणि जाड होतेत कुणाचे तर पाच
होय माझे केस अगं पातळ आहेत खूप लै च गळून गळून हे झाल्यात-
म्हणून आणि पातळ केसांना लवकर ते ना मतलब जड असं हेअरफॉल लै होत-
होय होय मग त्यांना जाड होतात काय
होय हेअरस्पान केस अस जाड होत त्यात ह्यांना ना मतलब आप- येऊन कसं खाऊन ते आपण जाड- होऊ शकतय तस केसांना पण ते स्पासा अं स्पा आहे- मंथ मध्ये एकदा करा तुम्ही तर बेस्ट रिझल्ट-
पण माझ आहे डें पण अं डेंडरफनी पण असं हेअरस्पा असतो ना- डेंडरफ ड्रप साठी पण- हो
आता काय रिम केल्यानंतर डँडरफ पण जाते आता जर- कस आहे अं ते- क्रीम लावून स्टीम लावून टर तुम्ही हे करा काय करा
हूं
क तर पुन्हा नाही नॉर्मल थंड पाणी न गार पाणी न गरम पाणी न पण नाही हेअर वॉश करून घ्या.
हा
हेअर वॉश करून तु तेला हाय ना अ जरा सरय का नॉर्मल ड्राय करून प्लस स्ट्रेट निंग
हा
तेज न स्ट्रेट पण होत केस आता डायरेक्ट स्ट्रेटनिंग नाही करायची पहिल हाय न जरासा आता ड्राय केलं नॉर्मल नॉर्मल जरा सुख पण जास्त सु अअ सुकायचं पण नाय ते न जास्त ते पण ये तेच्यामध्ये आता सिरम लाव. हेअर सीम लावा केसानला केसांना लावून नंतर सेशन छोटे छोटे घेऊन त्याला स्टे निन करा. मग तुमचे प्रॉपर केस होत्यात बघा अस लई छान रिझल्ट येत्यात आस स्ट्रेनिंग करून
आणि म्हजे हा आणि आता समज हे किती आता डे म्हणजे जास्त जाड व्हायला केस किती वेळा करायला पाहिजे आता हे तू म्हणतेस हेरस्पा ते
ते तुम्ही मंथली आता एक महिन्यामध्ये ना एकदा करा तुम्ही
म्हणजे किती महिने असं विचारलं म्हणजे किती वेळा करायला लागनार हॅलो
हॅलो
म किती वेळा करायला लागणार म्हटलीस हा बोल की आवाज येतोय किती वेळा करायला लागणार. किती वेळा करायला लागणार?
लाईफ टाईम करा तुम्ही हर महिने महिने करा.
हा हा बरं बरं
हा जसं तुम्ही करत राहणार तसं ते छान राहतेत केस
हा हा चालेल आणि काय माहिती हवी असेल ना कायतर म हा करीन आणि तुला कॉल करीन आणि काय वाटलं तर हा
ठीक आहे दीदी थँ की तुम्ही एवढं माझं ऐकला आणि एवढं छान रिस्पॉन्स दिला
थँक्यू चल बाय
हा हा आकरा